हॅलो.
हा काय ग घेत तई काय करतेयस.
काय नाही ग बसलीय आता
हम्म.
हा.
हम्.
तू काय करते.
काही नाही मी पण बसले काय करण.
हा.
हम्म काय काम चालय, झालं जवण.
हा, का.
हम्म काय काम चालुये? काय नाही. भाकर आणि वरण.
अस.
हम्म.
हा. मी पण आता जेवली कपडे धु धुतले भांडे घसले.
माझं पण आवरलं. हो.
आता म्हटलं पावसाळा पण आता चालू होऊन जाणार.
हम्म, चालूच झालाय. मग खूप गरम या वर्षी पाणी पावसाच पण काय खरं नाही.
हाना.
सहा जून येऊन गेला तोपर्यंत पाऊस हाना.
काही, सळकाही लोक बोलून राहिले अकरा बारा तारखेला पाणी येणार असं सांगत होते पण आता काय माहित.
काय माहिती.
हम्म, तसे शेतातले काम पण आवरावे लागणार.
हा ना तेच काय लावणार आहे शेतात?
शेतात का कापूस लावायचाय.
कापूस का.
हां.
बियाणं घेऊन ठेवलं काय?
हा बियाना आणलंय.
हम्म.
हम्म.
कसं चांगल्या क्वालिटीचं आहे का?
हा चांगल आहे ना.
कोणत?
ते माझ्या नवऱ्याने आणलं ना ते सांगत होते आणलंय पण मी बघितलंच नाही अजून कोणतं आणलं. ते बियान.
हम्म.
हम्म.
विचारून मला पण सांग.
हा सांगते ना तुला मी त्यांना विचारते. हम्म, आजच आणलं होतना मग काही घाई, घाई मध्ये मी पाहिलंच नाही.
हम्म.
हा..
क्वालिटी काय चांगली असते कोणती काय.
हां.
दीदी काय करते?
दीदी का टी, व्ही बघत आहेत. ती टी, व्ही बघत बसलीय तिला म्हटलं आता शाळा उघडणार तुझी अभ्यास वगैरे कर तर नाही म्हणे टीव्हीच बघत बसते ती मोबाईल नाही तर टीव्ही पाहिजे तिला पण.
हा ना पण मोबाईल जास्त नको बघू देऊ तिला.
हा ना टी व्ही च बघते काय मोबाईलच बघत राहते ती.
दिवसभर हेच काम आता मुलांच्या सुट्ट्या लागल्या का म? नाही ऐकत.
हम्म.
किती पण सांगितलं आमची तर अस गोट्याच खेळायचं काम करते.
हा ना तुझी दिदी काय करून राहीली?
ते पण मोबाईलमध्ये आहे.
हा ना असंच करतात ऐकतच नाही ही पोरं
उद्या काय करणार आहे?
उद्या का रविवार आहे ना आता घरातलं सण आहे तर शेतातच जावं लागेल मला. हम्म. शेणखत टाकलं ना शेतामध्ये तर सगळं कचरा आहे कचरा आहे असं सांगत होते ते माझे घरचे.
हा.
ते उचलायला जावं लागेल मग
हम्म.
हम्म.
त्याला जाळायचं नाही असं ढिगारा करून द्यायचा मस्त खत बनून जात का त्याच पण.
हा. हा. तस करावं लागेल.
नाही तर खड्डा खणून आत मध्ये टाकायच हम्म. वरती माती टाकून द्यायचे मग कंपोस्ट खत तयार होत.
असं हा.
हा मग आपण खत टाकतो ना
हा.
तेव्हा ते पण थोडं थोडं टाकून घ्यायचं.
हो का. बर झाल सांगितलं मला नाही माहित होत अस
ह ते पण खत तयार होतं
चांगलं म्हणजे चांगलं पिकतं ओ चांगलं शेत राहतं असं म्हणतात ना मग. आपलं घरचे ढोर वगैरे आहे मग ते शेतात टाकलं ना ता
हा आमचं पण टाक लय या वर्षी पण गवत जास्त उगवत म्हणताहेत.
हा पण पावसाळ्यामध्ये नेंदणी फार करावी लागणार मग ना?
हा तेच तर.
नेंदणी जास्त राहणार गवत काढायला, मजूर पण भेटत नाही.
हा ना बाई आमच्या इकडे पण नाही भेटत बाई माझं शेतावर लई तिकडं धूर आहे ना तितरीच्या तिकडं पांढरीला आणि तितरीला जावं लागतं तर मंजुरीत इकडून तर येतच नाही मग माणस इथले
दुसऱ्या गावाच बघायच
तितारीचेच बघावे लागत मग
काय करते बाळं काय करते?
अह तो पण टी व्हि बघत आहे जेवला आता बकरे चारायला गेला होता तो आता ता सुट्टी आहे ना त्यांचे शाळेच्या सुट्टीमध्ये त्यांना बकरी चारायला पाठवते ना मंग आता आला तो आता जेवण करत आहे तो
हम्म आणि शाळा
करून दे मम्मी असं करत होता, आता काय टी. व्ही बघत बसला एक वाटत जेवून घेत
हा हा किती बकरी आहे?
बकऱ्या काय नाही तीनच आहे.
हा.
पण तीनसाठी पण तण आपल्याला चारा लागतोच ना मग त्याला पा
हा, हा, हा. हा बकरी दारून आणतो बरं आहे, काही टेन्शन नाही नाही तर चारा भरपूर लागत म ते सुका चारा खाऊन पण ते पण त्यांचं पण पोट नाही भरत.
हा ना घरी घरी मग कसं हू थोडे चरुन आले की चांगलं मगं. त्यांचं पण पोट भरत बकऱ्यांच कसं एक पाला खा एक पालाच हे तो बसतात ना अजून किती पण त्यांना चारलं तरी
हो ना तसचं विकल्या कि नाही बकऱ्या मग एखा
आताच घेतले होते मी, या वर्षी म्हणजे अ पाच महिने झालं आस हा घेतले बकरी मांग आता पि ल्लू आहे.
किती आहे दोन?
हा दोन पिल्लू आहे. आता ते मोठे झाल्यावर त्यांच्या तेव्हा विकणार त्यांना आ
हा. काय कापूस लावायचा हाय का मक्के?
अ कापूसच लावायचाय आणि मक्का पण लावा लागेन ना थोडं.
हा खाण्यासाठी काय?
आपल्याला खायला पण लागत ना गं बाई.
हाव ना तेच तर खायला पण लागतं.
मक्काची भाखण होती तुम्ही पण मक्का लावता का?
हो आम्ही पण थोडा म्हणजे घरस लागतो ना.
हा आपल्याला भाकर खायला हम्म.
हम्म त्याच्यामूळ थोड लावणार. दोन एक किलो आणि बाकी कापूसत लावणार आहे. खत पण आणून ठेवलं काय? हॅलो! खत पण आणून ठेवलय.
हा खत पण आणलाय बाई.
हा.
हा पैसे नव्हते ना मगं भेटत पण नाही म्हणे, मग थोडेसे पैसे होते तर थोडस आणलं आहे.
हा.
हां पंधरा हजाराचा का काय तरी असं म्हणत होते ते.
हम्म लागत तेवढं हं.
हा पहिला डोस तरी होऊन जाणार असं म्हणून आणलय तेे. खताशिवाय तर आता पिकतच नाही ना?
तेच तर खतच टाकावं लागत. शेणखेत पण टाकलय तरी पण झाडा ची वाढ नाही होत परत टाकावच लागतं.
हा ना.
मॅडमांनी फोन केला होता का?
हा मॅडमांचा फोन आला, पण ते माझा मोबाईल सायले सायलेंट झालं होत ना मंग आताच बघितलं मी लावणारच होती मॅडमाना पण फोन पण काय लावला नाही. मॅडम काही मेसेज वगैरे टाकला होता ते मेसेज हा.
काल पण तिनं फोन केला होता आज पण मॅडमने. तर येणारे सांगत होती नाही आली ती अस.
आले ना मला वाटत आज शनिवार य तर संध्याकाळी मॅडम गावाला जाणार अस ना
हा गावाला जाणारी सांगत होती.
हा
सोमवारी
समी येतील का मग मॅडम काय माहत आता
हा सोमवारीचे येत.
हम्म हम्म
अश्विनी काय सांगत होते काल. मीटिंग स
अश्विनी सोबत पण फार गप्पा केले मी ने अ
न त्या्या दिवशी
हा किशोरी मिटिंग घेतली म्हणे दोन तारखेला अस सांगत होती ती हम्म सुरेखा ताई पण आली होती रंजना मॅडम पण आले होते अस सांगत होती ती.
ते योगाविषयी झाल होत.
हा
हम् मग सेशन घेणार म्हणून सांगत होते. सात दिवसाच पण आता मुली पण शाळेत चालली जाणार
हम्म आता सुट्टे तर मुली पण आता भेटले ना म्हणजे आता
हो हो मीटिंग रा नाही भेटायची आता एक मिटिंग घ्यावी लागेल परत तेरा तारख खे च्या आत की नाही
ह तस सांगतच होती ती मला पण किशोरी मिटिंग गे म्हणजे गेऊ हा ताई मला पण सांग. मी मुलींना सांगेल अस सांगत होती ती
सांगत होती का? तेव्हा मग तू पण यायचा तुझ पण थ अंगणवाडीत किती आठ तारखेला हाये आरोग्य तपासणी.
आट तारखेला आहे का?
हो सोमवारी रसला ताई च्या अंगणवाडीत ये.
अस? हा
हम्म
मला पण जावं लागेल रसला ताईला फोन लावणार नंतर जाणार मग मी
तल म्हंटल गीताला पण फोन लावून बोलवून घे म्हणून सांगित
गीतला होत का? ह ह आणि ना आपल्याला पण महिन महिन्याच्या महिन्याचे वजन पाहिजेत मग त्यांना अस सांगाव लागेल नइ तर ताई फोन करणार ना मला तर जावच लागेल.
हा जावच का करत
आज मग दोन नंबर अंगणवाडीचे होत का आज आरोग्य?
हो आरोग्या तपासून ह दोन मग नंबर अंगणवाडीच झाल आता सोमवारी तिथल राहणार.
हा
तीन नंबर अंगणवाडीचा
हा
कधी शाळा उघडणार आहे पोरांची आता?
हा आमच्या ते अवणीच तर आठ तारखेला मेसेज आला होता
हाम
बउ सात तारखेला शाळा उघडते तर वस्तिगृहात आठ तारखेला पोचवून दया असं करून, पण परत मेसेज आला की बऊ रद्द झाला आहे नंतर कळवतो मणे.
बरय
हा
आमच आमची पंधरा तारीख दिलेली दिदीची पंधरा तारखेलाच सोडणार आता शाळेत तिला
हो पंधरा तारीख दिलीये का?
हो. ठीक आहे तई.
हा ठीक आहे.
हा परत फोन करणार हा.
हो चालेल. ह